ऐकू येतंय? हां. ऐकू येते ना हां येते मला व्यवस्थित येतंय.
मला पण येते.
हां बोला जेवला? जेवण चाल्लय बघा तुमचं.
माझं झालं बघा आताच झालं. तुम्ही लेट केला आज?
हो आज लेट झालं मला.
हम. काय कॉल करायला टाईमच भेट ना आज आपल्याला.
होय आज असंच व्हायलय. किती झाले टास्क?
आज अ अजून पाच पडलेत बगा.
टोटल किती झाले? ब बावीस पंचवीस झाले असतील ना? आजून पाच कंप्लीट झाले ना तुमचे?
नाही ना ओ. तुमचे किती झाले?
माझे सतराच झाले. मला कोण भेट नाच कॉलसाठी.
खरंच सांगालाय काय? का खोट सांगालाय तुम्ही?
सतराच झाले हा आठरावा कॉल तुमच्याकडून आलेला हां हम्म.
अ अहम. म्हणजे तुम्ही दोन्ही एकमेकांच्या अ मोजालाय की कसं?
एकमेकाचं मोजून नाही मी माझं सांगते एकमेकाचं मोजून म्हटलं की माझं झालेत ना ओ भरपूर.
हां तेच म्हंटल.
तुम्ही मोजून सांगता का एकमेकांच?
नाही नाही माझं एकटीच सांगायलो मी प पंचवीस. झाल्यात अजून चार कॉल बाकीयेत. तर मी तुम्हाला केलेला सोडून. हम्म बाळ काय करतंय?
बाळ हाय बघा खेळत बसलंय आजीसोबत.
हम्म. झोपलं नाही आज?
उठून बसलंय आज खेळाय लागले मी जेवाय लागले की नई तो उठून बसते.
वय, भारी आय कि म.
वर मि जेवाय लागल्या बरोबर उठून बसते कळतंय त्याला सगळं. बरोबर जेवत असताना उठून बसते. होय.
कसं काय त्यांना माहित असतेय काय माहिती लगेच ऊटून बसतात.
वय. तुझे झालेती का टास्क करता तुमी? ते इथून पुढं टास्क लागतील नाही लागतील काय सांगता येत नाही. होय ना.
काय माहित आहेत ते तर
कॉल लागतील का नाही सांगता येत नाही हो झाले तुमचे टास्क भरपूर. सगळं विचार माझे आज लागनातंच. म्हणजे आपला इथून फूढं लागल का नाई लाग सांगाच नाही आप आपले एकशे ऐंशी ज लिमिट क्रॉस होईल कार पाच पाच कॉल झाले ना आपले काल होय पाच पाच कॉल झालेत ना आपले सवा का वेळस लागतो सहावा किंवा सातवा म्हण नाही लाग
हम् म्हणजे एकमेकांचं धरून सांगायला की आपला तर पूर्ण टोटल एक्साइज लिमिट असं म्हणाला
नाही नाही तुम्ही आणि माझं ब तुमचं आणि माझं बोलणं
हा हा
त्याचं एकशे ऐंशीची लिमिट अस असत
हां हां
तुम्हीुसऱ्यांनी केलं तर तमचं लागल
हम्म हम् हम्
तरी तुमच तास झालं शक्यतो नाही लागत तर मी लागल लागल नाही नाही
काय माहित तर मग चार टास्क कस कमप्लीट करू लागलय मला
का अजून कोण नाही का बड्याला
नाही नव मग आता तुमचं उद्यापर्यंत जाणार कास्कच
केलं तर होईल आज शक्यत आज नाही मी करणार एवढं होणार नाही मला मुलगा त्यात होत नाही आज सकाळ दिवसभर आज जागाचा येतो आज
होय
त्याच्यामुळे माझा आ त्रास झाला तेडे
सव्वा दहा वाजले आता आता कुठलं काय
होय दिवस हो दिवसभर जागाच आहे असतो
हम्म
सकाळी जरा फ्री होते दुपारी परत झोपलाच नाही
हम्म
त्यामुळे मला करायला मिळालं नाही
हा
उद्या सकाळ एका तासाभरात करून टकतो मी सगळं होते माझं घर आणिछ आणि मी रिसिव पण भर खुर्कीलेत ना
होय
हो
चालते क चांगलच सोडा झालं तरी
हो
हम्
होते करायला गेले तर होते नाही म्हणलेलं तर नाही तर मी संध्याकाळपासून करायला लागले संध्याकाळी झो ल्यानंतर मला वेळ मिळाला
हम्म
अ
अल काय म्हण का
मग सध्या आता पावसावाद चालू आहे त्या सग फरायचा प्लॅनंग चालूय भरपूर ठिकाणी
हम्म ह
शगचं फिरायचं करायचं चालू आहे
हम्
पावसाळ्यात नॅचरल ब्युटी बघायला भरपूर जण असाही आपल्या इथे धबधबेच जास्त पावसाळ्यात बघण्यासारखं म्हणला धब धबधब्यालाच जायचे
होय ते आहेच की
होय तेच एक बघण्यासारखं असतंय म्हणायचं. पर्यावरणात नदी वगैरे नदीला किती पूर आलेला आहे. ते पण असं एक्साइटमेंट लागत ना अस नदीला पूर आलेला वगैरे बघायला. छान वाटते ते पण असं किती पूर आले बघायला आपण जातो ना हौसनं गाडीवरून.
होय.
ते पण छान वाटतंय बघायला.
होय ते पण
काल किती वाजता झोपला मग?
काल बारा वाजले की.
हम्म. काल मला रात्री एक बारा वाजता एक कुठल्या बाईनं फोन केला, अय मेसेज केला. आता करू काय? कॉल म्हणून? बास बाई म्हणलं आता लई कंटाळा आला मला.
तुम्हाला असं ग्रुपवरनं कॉल येतात काय?
काय झालं?
ग्रुपवरून कॉल येतात काय म्हटलं?
होय ग्रुपवरून अं लोक म्हणजे नंबर घेतात आणि कराय लागलेलीत. मग तेच की बयेची मला मेसेज केलती आणि म्हणली. आपलं बोलण झालं आवरून जस्ट अंथरुणात गेलो. आणि म्हणली आता आपण कॉल करूया.
आता कुठलं म्हंटलं नाही बाबा म्हटलं. लय कंटाळा आलाय. काल कंटिन्यू कॉल चालू होतीत. तोंडाला असं फेस आल्यासारखं झालं माझ्या तरी.
बुलून बुलून वैताग आला की नाही?
लई असं म्हणजे अस शांत बसल्यावर डोकं भन भन करालत.
रात्री कुठतरीच फोनवर बोलते तसं.
तरी पण काल एका दिवसात लई कॉल झाले. काय भरपूर कॉल झाले एका दिवसात.
होय काल मी पण काल माझी नाही म्हटला तरी, हा बारा कॉल काल एका दिवसात झाले. कालपासूनच सुरु केलं ना आपण टास्क करायला?
मोस्टली आता कालपासूनच म्हणायला पाहिजे, कारण एका दिवसात दहा माझे पण तेवढे झाले की बारा झाले की कॉल माझे पण.
होय आपले सेमच झाले की दोघांचे. होय.
तरी आज सकाळीपासून दुपारपर्यंत पण कंटिन्यू कॉल चालू होते. आज मी अडीच वाजता जेवलोय दुपारी.
होय?
हम्म.
मी तर माझी काल चालू होती कंटिन्यू कॉल चालू होती मी तीनला झोपले. मग तीनला जेवले काल मी. हो तेच म्हणतात बेडवर झोपायच्या वेळेला‌ काम. नाही अजून नाव आम्हाला काय सुचना चांगलं.
किती तरी नाव आहेत पण आम्हाला काय आवड ना
हम्म आता नवीन नवीन नाव आलं त्यातलंच बघायचं
हा अजून काहीतरी नवीन पाहिजेजून काहीत नवीन पाहिजे आता क नाववेश ठेवला नाही अजून दीड महिना होता का अजून नावाचा पत्ता नाही आम्हाला
काय हो
नवीन पाहिजे नवीन पाहिजे असं करत करत करत किती तरी नाव मी शोधून काढले असतील
हम्म मग एक पण पसंत पडलं नाही
एक पण नाही आणि जो पडतोय पसंत त्याचा अर्थ चांगला नसतोय
होय ते पण हा
फॅशनेबल होोडकयलाात पण त्याचा अर्थ चगला नसते त्याचा घऊन काय करायचं
होय अर्थ पण पाहिजे की चांगलं
वर नवीनच्या नावाचा अर्थ चांगला मिळत नाही
हम्म हम
हा ते म्हणतात ना नावाप्रमाणे मुलं भारता तर तिसऱ्यात पाचव्यात
एवढ्या व ना
हो आच्याकडे आमच असेल
वेळाने असते तुमच्यात
होय तुमच्या बारा दिवसांनी करत आमच्या तिसऱ्या पाचव्या सप्तक
आणि कोणकोण आमच्यात बारा दिवसान कोणकोण सव्वा महिन्यानं करतेय कोणा अडीच महिन्या नसताय तर असते
अडीच नाही तिसऱ्या लागल्यावर असत काता बघायचं नाव ठेवायचं छान पिक
अजून मग भरपूर टाइम आहे थोडा नाव तुम्हाला चूज करायला
होय आहे तर टाइम पण आहे पण अजून दाखला पण आणायचं त्याच दवाखान्यात त्यासाठी नाव पटकन हुडकाय लागालाय
हम्म कि माणस अजून शोधायचं भरपूर आहेह आ नाव नवीन नवीन
होय होय जाला हगलला मगता सध्या तुम्ही पाहचत कुठे बाहेर फिरायला वगैरे काही गेला नाही अ स
अजून पाऊसच पत्ता नाही कधी येतय कधी नाही कंटिन्यू पाऊस असला तर भारी वाटते जायला
होय होय नाही पावसाळ पण भरपूक ठिकाणी असं छान वाढते फिरायला नैसर्गिक बघायला पर्यावरण बघायला पण स्वच्छ असयला पाहिजे छान वाटते मग घान असली मग नको वाटतय
मग काय तर
चिखल वगैरे मातर तीन महिने कुठे नाही घरीच
होय होय
घरी आमचा पावसाळा एन्जॉय करायचा घरीतून म्हणजे रूमच्या बाहेर पण आम्हाला जायला मिळते